हा, बोला ना मॅडम, कुठून बोलताय तुम्ही?
अ, मी पुण्यावरून बोलते, तळेगावमधन
अच्छा, मी पण पुण्यातच राहते, ऍक्च्युली माझं माहेर कोल्हा पूर आहे, आणि सासर पुणे आहे, तर आता मी कोल्हापूरमध्ये आहे, प दोन तीन अ, मुळशी- मुळशी चिरंगुटीला हा अ, तुम्ही तळेगाव मध्ये कुठे?
अ तळेगाव दाभाडे मध्येच आम्ही अ अ म्हणजे त तळेगाव मध्ये अ होय, आपलं तळेगाव एम आय डी सी च्या तिथंच राहते मी
आच्छा - आच्छा, छा, छा, छा, चांगलाय -चांगलाय मी इकडं मुळशीत म मीरंगूटच्या साईटला, आंबटवट म्हणून हाय तिकडे राहते.
हा, अच्छा माझं माहेर सातारा आहे
हा, माहेर का?
हा
हा- हा -हा, माझं सासर इकडं कोल्हापूर, कोल्हापूरपासून पण पुढं हाय, साठ सत्त त्तर किलोमीटरवरती, हा -हा अ बाकी चहा पाणी वगैरे, नाही- नाही जॉब नाही करत. सध्या, हाऊस वाईफ हाय, माझं बाळ छोटं असल्यामुळं हा, तुम्ही?
अ मी पण आधी करत होते, आता नाही करत, सध्या घरीच आहे
अच्छा
हो
बाकी, चहा पाणी वगैरे?
अम अ चहापाणी नाय झाला, आत्ता करायचा चहापाणी
ह -ह -ह, आज गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.
अ तुम्हाला पण, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
हा
पाऊस आहे तिकडं?
हो पाऊस आहे ना, भरपूर पाऊस हाय इकडं
आमच्याकडं पण आहे, आज थोडा उघडलाय म्हणा
हा, नाही - नाही इकडे पाऊस भ रपूर पडतोय आमच्याकडे आणि शेतपण कामं चाललेत, भात लावणी ची वगैरे
हो- हो- हो, मी पण गेलेली माझ्या आईच्या इकडं, भात लावायला दोन दिवस
हा, हा -हा -हा -हा, आता इकडं चालू आहेत कामं, भात शेतीत आपलं, थोडं
हो हो.
भात लावणीची.
तुमचं बाळ किती म्हणजे छोटाए का.
तीन वर्षांची आहे ती पण सासू बाई पण जॉबला. असल्यामुळे मग तिला सोडता नाही येत
हा हा बरोबर हा.
मग ती अजून एक वर्षांची होऊन कुल्ला जाईपर्यंत.
हो हो बरोबर.
बाहेर नाही जाता येणार हो नाही नाही. तुम्हाला बाळ आहे का.
अ हो माझ्या मुली मोठ्या एक अकरावीला एक के नववीला एके.
अरे बापरे वाटत नाही आवाज म्हणजे. बोलण्यातून भ भ ह ह ह.
ते अ दोघी आता एक जण आली कॉलेजवरून एक स्कूल वरून येईल आता एवढ्यात.
हा हा हा हा हा.
हो हो हो.
चांगलं ए म्हणजे लग्नाला खूप वर्ष झालेत.
हो एकोणीस वर्ष झाले माझ्या लग्नाला.
अरे वा वा वा चांगलं ए चांगलं ए.
हम्म. बाकी काय म्हणता कोल्हापूरला काय दुसरी कुठली पिकं राहतात तिकडं. .
अ माझ्या शेतीत आता इथं सोयाबीन राहतं भुईमुग राहत आणि भात लावतात हा. भात असत ज्वारी बनते.
सासरी आमच्या माझ सासर कोरेगाव तालुक्याच आहे काय. तिकडं भात नाही पिकत बाकीचं असतं सगळं ऊस वगैरे पण इकडे माहेरी भातच पिकतो फक्त.
हा. नाही माझ्याकड ज्वारी वगैरे पण बनते फक्त ते शेत जे पठारणावरती पठारावर. शेत आहेत ना इकडे ज्वारी वगैरे घालू शकतो. भुईमुग घालू शकतो पण जी तळा तळाला शेत आहेत अ डोंगराच्या तळा. त तळ्याला ती त्याच्यात भात लावा लागतो मग कारण त्यात कंटिन्यू पाणी राहतं ना.
हो हो हो.
हा.
आमच्याकडं पण आईकडं तसंच आहे म्हणजे पावसामुळे बाकीची पिकं पेरतात. पण ते जातात मग पावसान.
हो हो हो हो हो नाही मग आणि. त्याला लागवड जरी टाकली तरी मग ती पाण्यान धुऊून जाते. त्याला तशीच पिकं घ्यावी लागतात हा.
आमच्याकडे इथ. तळेगाव मध्ये पण भात शेती असतेच की भरपूर आपल्या इकड मावळात.
हो आमच्याकडे इंद्राणी तांदूळ खूप बनतो.
हो हो हो हित पण तेच आहे इंद्रायणी.
इंद्रायाणी पिकतो पण मला माहेरी अ साधा रत्नागिरी खाऊन सवय येत. तिकडे मला इंद्रायणी रोज खाणं होत नाही.
बर बर. ते तोंडात पडलेलं असत ना, मग तेच खाऊ वाटतं ते. हम्म. दुसरं नाही आवडत. बरोबर आहे. आमचा तर तांदूळ सगळा आईकडनच येतो.
हा.
हा कधी संपला तर म‌ग आम्ही इथं जे भेटतात का ते इंद्रायणी मिलमध्ये तिथून मग आणतो आम्ही. हा, कारण ते कसं प्युअर राहतं. दु कानात म्हटलं की मिक्स असतं बरा
बरोबर बरोबर बरोबर.
हम्म. तो काय अ इथं सत्तर रुपये किलो आहे सध्या.
हा हा. आम्ही शेतकऱ्यांकडून घेतलं तर पासष्ट रुपये, सदुसष्ट रुप आडूष्ट रुपये किलो भेटतो आणि जर दुकानातून आणला तर ते क्वालिटी तशी नसते तेवढी, पण तो भेटतो पंचावन्न रुपये साठ रुपयेनी.
हो हो हो. तसं मग ते मिक्स असतात तांदूळ शिज एक शि जतो एक शिजत नाही असं होत ते. बदलते वास पण तितका नसतो हो.
चवीत फरक येतो खूप.
बरोबर. आता इथलं मला पॉलिसचं पण नाही आवडत म्हणजे आम्ही मिलवरर गेलो ना मग त्यांच्याकडं पॉलिशवाला आणि वि-विदाऊट पॉलिशवाला राहतो ना मग आम्ही विदाउट पॉलीशवालाच आणतो. कारण पॉलिशवाला दिसतो नुसता चमकदार, पण चव थोडी गेलेली असते त्याची.
थोडा निघून गेलेला चव त्यात जी प्रोटीन्स असतात ते पण थोडे कमी होतात.
कमीच झालेल्या असतात. आता गावच्या गिरण्यामध्ये करतात ना सडून आणतात, तर ते कसा वेगळाच लागतो बघा भात.
हो तो पांढरा शुभ्र तांदूळ नसतो, थोडा सावळा अस
नसतो सावळा असतो. आणि आपण जेव्हा तांदूळ धुतो ना तेव्हा पाणी कसं निघतं ते? मग त्याच्यात फरक समजतोच की. बाकी काय म्हणतात. झाला चहा पाणी?
नाही चहा आता घ्यायचाय. दुधाचा चहा घेत मी घेत नाही. ब्लॅक ब्लॅक टि घेते. हा काळा चहा घेते गुळाचा.
पण त्याच्यात
हा.
इकडं तर खूप थंड नुसतं क्लायमेट झालंय. सकाळपासून आज ऊन पडतंय म्हणजे. पण पाऊस पण मध्ये मध्ये पडतोय खूप.
आणि इकडे पण खूप थंड. मी मी मी आज दु-दुचाक ती वरती तीस अ किलोमीटर प्रवास करून आले जाऊन‌. खूप थंडी वाजत होती हा.
तसं पण खूप पाऊस पडतो. आपल्याला लोणावळा जवळ अस असल्यामुळ थंडावा पण तेवढाच ये. पैसे हो हो.
खूप जवळ. हा तामिनी घाट आम्हाला त्याच्यानंतर. आमचं धरण आहे तिकडचं ते, मुळशी धरण ते आम्हाला खूप जवळ हाय.
हो.
त्यामुळं आमच्याकडं पण खूप थंड राहतं, तिकडं वातावरण इकडं थोडंस. हा, आणि इकड माझं घर माहेरी मळ्यात आहे ना. त्यामुळं आजूबाजूला शेती असल्यामुळं इकडं पण थंड वातावरण असतं नेहमी.
बरोबर ते शेती आमची पण, इकड सासरी असं व त्यांनवरच ये म्हणजे, शेत रानातच.
हां बरोबर. नयी मळ्यात घर असले की, हा प्रॉब्लेम होतो हा. घर शेतात असली की मग, थोडा हा प्रॉब्लेम फेस करावाच लाग
लागतोच ते आमचं गावात. पण घरे पण कोरोनाच्या वेळेस सगळे, गाव सोडून बाहेर पडले. मग तेव्हा आम्ही पण इकडं बांधल तर मग, इकडचं आता स्थायीक झालो.
हा हा हा हा हा.
अहं.
नाही चांगलं आहे उलट, आणि हे थोडंसं. शेतातली घर थोडी अ बाक की आपल्या हेल्थ साठी पण चांगली राहतात. कारण हवा, प्रदूषण कमी असतं.
बरोबर आणि, रानात बरं वाटतं म्हणजे कोणाचं. एक नाही दोन नाही आपलं, मस्त शांत हो.
मग सासर माझं गावात आहे घर. तिथं पण इकड आल्यानंतर, मला खूप रिलॅक्स वाटतं माहेरी थोडंसं. बरं वाटतं हा, अर्धा दिवस जरी राहून गेलं इकडं. तरी हा जरा रिलॅक्स झाल असं वाटतं.
रिलॅक्स वाटलं, मी पण दोन दिवस गेली पोरीना इथंच ठेवलं त्यांच्या पप्पांनजवळ. आणि आईला थोडी हेल्प करून आले, मग कारण तांदूळ आणतो पण फ्रीचा. थोडी मदत आ ते पण. हो आणि ते पण आता थकलेत, आधी नव्हते बोलवत.
बरोबर नाही आता, आम्हाला तर कधी घेऊन नाही. गेले आईवडील शेतात. त्यामुळं अजून पण नाही घेऊन जात, पण घरी मग. सगळं करता येतयना, स्वयंपाक कपडे भांडी हे एवढं जरी त्यांना झाली तरी मदत. होते मग.
हो बरोबर आहे. आता आमच्याकडे पण कशी पद्धत आहे, ज्या दिवशी भात लावान अस तेना त्या दिवशी ते बैलवाले जे लोक असतात. आवतवाली आणि, जे लावायला असतात, त्यांना सगळ्यांना जेवण असतं. नॉन व्हेजच, हम्म मग तेच. करायला एक माणूस गुंत घरी, मग तिकड एक माणूस कमी पडतं शेतीमध्ये.
उलट असं होतं की, रानात जाऊन सगळ्यांसोबत काम करायला बरं. पण घरात एक्स्ट्रा काम असतं अजून.
मला आई ना त्याच्यासाठीच बोलवलं होतं, मला बोलली तुला नाही शेती तिथल जमणार कारण आता मी एकोनीसवर्षात म्हणजे, नाही कधी गेले लग्न झाल्यापासन. कधी नाही तिच्या मदतीला गेले कारण पोर लहान होती ती पण कधी बोलवत नव्हती. त्याच्यामुळं हम् मला म्हणे तू घरचं कर. म तसे फक्त स्वयंपाक करून झाला बनवून ठेव बस बाकी. काय नको करू पण म्हटलं नाही मला पण यायचंय् म्हटलं बघू दे मोडून जाईल आधी केलेलं आहे म्हणा.
होत फिजिकली त्रास होतो मग.
खूप मी दोन दिवस तिथच झोपून होते. ह गोळ्या खाऊन मग ऊवटून आली.
हा. नाही होतो ना.
आजकाल नाही होत शरीराला काही सण होत नाही.
नाही पण ते झालं पाहिजे. आपण तेवढे हे नाही राहिलो आधी आता. जितकं काम माझी आई करते तेवढं मी नाही करू शकत आता.
नाही करू शकत आता माझी आई पण बाहेर कामाला पण जाते साताऱ्याला. तिकडून येऊन म्हटलं तरी रानात जाऊन बसती मी म्हणते तुला कुठन एवढं उस्ता येतं. काय माहिती हा ना आपण बाहेर फिरून जरी आलो. गाडीत बसून जरी फिरलो तरी घरी येऊन स्वयंपाक सुद्धा करायची इच्छा नसते.
नाही ना तेच होतं मग झोमॅटो.
हो बाहेर न हे आण ते आण आणि नुसती चिडचिड मला तर. काही नाही बाहेरन फिरून जरी आलं ना स मार्केटला जरी जाऊन आलं तरी घरी असं वाटतं की. काहीतरी येतानाच भाजी तरी आणावी काहीतरी आणावं आणि तेच खावं.
बरोबर बरोबर बरोबर.
कंटाळा येतो आप आपण नाही काम करू आपल्या आईवडिलांन एवढं.
पण त्यांचं लहानपणापासून तसं वातावरण वगैरे पण चांगलं वा. वातावरणात त्यांच सर्वायव झालंय आपलं तस नाहीये. आपण दूषित वातावरण अ लागवडींचं खाणं ह्याच्या प् कसतार जेवण नाही ना.
नाही आता ना आत मध्ये किती आहे आधी औषध. गोळ्या लागत पण नव्हत्या पण आता जरा सर्दी खोकला झाला तरी डॉक्टरकडे जावं लागत.
हा ना. आणि नॉर्मल आजारांची पण भीती वाढते आता कारण अगोदर तसा आजार नव्हत. ते आता नॉर्मल आजारांची पण भीती वाटते आपल्याला.
भीती वाटते बरोबर आहे आणि नॉर्मल आजार पण कधी मोठा होईल समजत. नाही ऐकूनच भीती वाटते.
नॉर्मल म्हणत गोष्टी नॉर्मल राहत नाही.
नाही राहात बरोबर आहे.
ओके बा.
नाव काय तुमच्या मुलीचं.
माझ्या मुलीचं नाव शार्वी.
शावीं छान ये नाव.
ह तुमच्या मुलींची काय.
माझ्या मोठी च पूर्वा आणि छोटी तन्वी.
अच्छा चांगले आहे तुमचे पण मस्त.
ह ह ह ह. पोरी घरात आसल्यावर वेगळंच असतं ना?
हो.
हेल्प खूप होते आणि मेन म्हणजे.
हेल्प अजून मला तरी हेल्प नाही होत आत्ता माझ्याकडे कामं वाढलेलीयत.